हॅलो प्रय चालू आहे
आता सुटली
हो का
ह ह
मजा आहा तुम्ही
चालू वेळ गेली सात वाजता. साडे सात मनिट माझा क्लास.
हम्म.
का
हे हे कुठे घेतात ते
क काय
हा
क्लास का एक ऑफलाईन अस त्यांचं सकाळी सात अ बाहेर असते दोन क्लास आहेत त्यांचे दोन स्टुडिओ बाहेर आणि एक वरीच आहे तिसऱ्यामधलं
हो हो
हा युट्यूबचा कसा पूर्ण सेटअप आहे त्यांचा इथंच कॅमेरा त्याकड चांगलं आहे हॉलोस वे ते भरपूर आहेत याला पाहिलं मी त सगळ पाहून आली होती
हम्
ह अ सिल्वर बटन आहे त्यांच्याकडून
बरठीक तू करायच मग
काय करू मी ते आपल्यापेक्षा आले हुशार बापा
तर च नाही एक तिमली शिकायचं ना त्यांच्या को एक्झाम द्यायची कोणती
हम्म आता चालू आहे ते आरटीओच पण ते मेकॅनिकलच्या लोकांनाच देेतय एक्झाम
हो का
हम् ह ह
कधी येली मत
तिकड काय तिकडे आता महालक्ष्मीला वाशिम डायरेक्ट
पा सीमा
हम्म
हम्
लग्ना पण नाही काही नाही
आं
लग प लग
तुज्या
हो
नाहील जाऊ त ना काय करते
सांगितलं हे आजचा मुलगा आहे म्हटलं हे नाही आज
हा
म्हणजे त्यांना ओळख करून गेली त्यांना तुझी त्याची स कुणा त्याची ते आले नाही
हम्म हम् हम् मला म्हणले नाही या म्हणली नंतर बडे वसटक तर नाही केव
हा हो का
हो
यायचं मग चांगायच काय मा काय त्यांना असं जास्तली फॅमिली नाही आता मी दोन महिने झाले ना हम
हा
त्यां म्हणजे घरी कोणी पाहणे आतापर्यंत
हो का
कोणी जस
उमर
म्ह ल आपली जास्त मोठी फॅमिली आहे ना
हो
हे आय पो ते सगळे एवढे मोठ
हो हो हो
अ आपली चालू शक ना आपल्याला तर माहीक नाही कॉल चाल एक्स्ट्रा ज
तिथेच्या रिलेटिव्ह मधून आहे का अमृताचे
अ ते हेन काथई
आा
बा ते ते त तिथ सून य ती वैष्णववी
हो
तिच्या आत् तिच्या मावशीची मावशीची मावशी आहे तिची नंदे मै सासू असत
अच्छा
म्हणजे जवळचच यांच्या
होम
काय तरी पण लग्न गेल्याशिवाय बापू समजत नाही
हा
ठी काय जरा
हो
का त म्हणजे व्स असत पण अरेंज तू काही म्हण
चाळीज काऊ किती
मध्य प्रदेश
नाही तिथून चाळी गाव कितीली
ह खान
बघाच ना
हम्म
बयचं जनरल नॉलेज माहिती ठेवायचं किती काय कोणती करायच हं
आवाजयला
कटय ना होत
हमी हां बोल आता. हा आवाज येतो ना का.
येला येलाय.
हम्म
किती वास्त उठंत असत.
आता तर उठलीय उठत असते साडेसहा ला पण आज जरा उशीर झाली. बसते थोडा वेळ.
मला उठा लागते पण रोज लवकर दूध आणाव लागत.
किती वाजता उठतो.
सहा वास्ता.
बापरे वहिनीचं कसं चालू आहे तिकड
हम
इथ कसच वदी
चालू आहे आता झालं ना? अजून एक महिना आहे तेव्हा
स महिना.
हम्.
अजून एक महिना. हो त. चांगले पण ते कोणत्या क्लास,
तर त्यांची ते एक्झाम चालू आहे म्हणते.
हो का.
हम्म हेअर सायन्स वगैरे वगैरे.
हम्.
हम् ह. तसं करायचं ना काही जमत नाही का तिथं.
कशाच.
काहीचं. हेरचं करायचं फक्त आपण,
हा हेअरच ना पण तुमच्या मुळामध्ये काय नाही हेअरच कसं चलतंय बा.
हम्म
हेअर चालते ना पण मुळ आमध्ये.
चाललं पाहूय नाह्यतर काहीतरी उमरखेड वगैरे इकडे ते एकंद. हळू हळूता इथ प्रॅक्टिस होते थोडीफार.
हम्म
नंतर मग नेता येईल तिकडे. ह बघुत,
ह,
असं ते यायचं जायचं अवघड हाय उमर खेड ला चालू केलं तर.
हम्म पाहाचं कस ते दोघांना वळत लाग तर.
ह,
अंजन यादी,
हम्म त्यांची तर इथच आहे ऍडमिशन.
ऍडमिशन त्यांची इथंच घेतली ना मुळा वं ला.
हो का?
हम्म.
आत्ता्या काय करत्या.
त्याच चालू आहे नाश्त्याच.
ह,
ढोकळा.
मस्त म्हण कर बापू शेती ज
आं,
शेती काहीच कर करा शती
शेती करायची ना आता आपल्याला थोडस एक बॅलीन साल की होते.
हो का? तच आता वयामान होत नाही रे मामाकडून.
हा बोल
कसं आहे ते मी गेलो काही करायला गेले की नको नको राहू
हम्
हं हं.
किमान बघत तरी त्याले एक त्यांची प्रोसेस
हं. नळ आले आमचे इथे.
हो, आता
हो?
दर चार दिवसाल पाणी येतय.
हो का?
हं
अ?
अन ते
पॉझिटिव्ह ठेवीत जा.
बेर काय म्हणते?
कुबेरचं काय? कुबेरला सांगितलं ते, त्याला ते अं ट्रस्ट तीन तेला.
नही का? त्याला दाखवू आपल्या ग्रुपवर काय चालू आहे.
दाखवलं त्याला काय ती भित्री माणसं आहेत ती.
हं, भेकुड हं.
अ?
अन त्याच्याच हक्काच ये ते सगळं.
हो का?
हं, ब विसरले ल झालं तस. एक मेसेज नाही. मी म्हटलं बाप्पा,
तूच कुठं करतो म्हंटलं मेसेज. चांगलीय ना म त्याची बायकू,
हो.
आहे का सपोर्टीव काही?
काय ते
अं?
बरंय काय चालू राहते जरास.
दोघं
घरात
काही करते का दुसरं काही?
अ?
नाही तस कायतर काय दिस
हम् मुळज काही नाही
हं.
हं. आम्ही गेलो त्या ती आईस्क्रीम च्यू आणि आइस्क्रीम चिवडा दिल त आम्हाला
फुटो
ते चांदरी
हो का
हम्
हच सर
चांगला आहे तस तू हो
लू रस्ता थोडे फ इकडी मस्त त्यांची माहिती काय पुण्याला त्यांचा एक स्टुडिओ आहे
हो का
हा तिथं त्यांनी आता त्या आयटीूड जागा निघल्या ना ते त्यांचे शिक्षण आहेत ते काम
हम्म हम
हम्म म्ह रिक्स पण तशीच आहे आणि मेहनत पण तशीच आहे असा या्याच्यात
हम आता आमच्या इकड नाही का नीटचं ते मोठे गावकर म्हणून आहे नांदेडचं
हम हम ह
त्याच पूर्ण हे झालं ना तेनी
हम्म पण ते करतात ते सगळं त्यांच्या भरपूर पैसा आहे त्यांच्याकडं
हम्म
बाप स आणतात सगळं ते दुसरीकडून जाऊन हम्म थोडक्यात चांगलं आहे म्हणा
हम्म
हम्मम